हॅलो हां बोला हा येतोय बोला
काय चाललं
काय नाही बघा
हम काही नाही बसले निवांत आताच हो तुमचे झाले
हा झाले
जेवण वगैरे ह माझं झालं आताच
हम्म नाही कराहायचंय बघ जेवण आता हम् अ दोन वाजता जेवत तो बघा आ दहा साडे दहाला नष्ट झालं आता दोन वाजता जेवतं मग
हा मग पाऊस वगैरे आहे काही
नाही हो आज चांगलं ऊनच पडलं या
हो का
हो गरम तर होतय आणि संध्याकाळी पाऊस पडेल आता सांगता येत नाही
हो आहे वातावरण आमच्या इकडे पावसाचं वातावरण आहे थोडं सकाळी होता चालू आता तदरा थांबला हम्
अजून का अजून कोणतं एखाद्या नवीन नवीन पदार्थ वगैरे तुम्हाला काय म्हणजे स्पेशल बनवायला आवडतं
स्पेशल काही रोजचच रोजच स्पेशल आहे आपलं काय
अन एखाद असं वाचेल ना जे तुम्हाला बनवता मला आवडत किंवा तुम्ही छान बनवता
काही नाही तुम्ही सांगा तुमचं काय तिकडचं कोणतं गाव आहे तुमचं तिकडचं
सोलापूर हम्म काय नाही मी म्हणजे मी सर्वच पदार्थ जास्त करून घरातच बनवतो आणि मुलांना पण बाहेरच शक्यतो आम्ही काहीच देत नाही अ चायनीज पासून पण मुलं कधी कधी नाही का असं पा पिझ्झा वगैरे पण खाण्याला मागे ला तर म त्यांना मी आपलं गव्हाच्या पिठाचंच चपाती बनवून मग म त्याचाच पिझ्झा पण त्यांना घरात करून देते
हम्म चांगलं आहे मग हेल्दी
कॉर्न वगैरे आणि गाजर असं चीज वगैरे घालून पिझ्झा बनवते घरात. आणि मंचुरियन वगैरे ते पण सर्व मी घरातच बनवते.
हा सांग हं.
बाहेरच कस म्हणजे कसं बनवता कसं नाही आपण बघितलं
हम्म ठी करा ना पिझ्झाची रेसिपी शेअर करा ना आम्हाला आम्ही पण बनवी
हो हे बघा म्हणजे मैदा आ त्या बाहेरच कस पूर्ण मैद्याचा बेस असतो ना तर मग मी मैदा आणि गव्हाचं पीठ दोन्ही मिक्स करते त्यात मग थोडसं मीठ वगैरे घालून आणि दही अर्ध वाटी दही वगैरे घेऊन मग ते असं घट्ट मळून घ्यायच ते थोड अर्धा तास एक तास ठेवायचं ते नंतर मग त्याला जे जे काय काय म्हणजे साहित्य लागतं भाज्या वगैरे ते सगळं तयार करून घ्यायचं अ समजा स्वीटकॉर्न गाजर शिमला मिरची हे सगळं घ्यायचं थोडंसं बटर घालून ते मी जरा फ्राय करून घेते
हा
हा फ्राय करून त्यात थोडस चाट मसाला वगैरे घालते मीठ घालते ते थोडसच तण फ्रा नाही क ल ग आपण चपाती लाटतो तसं जाडसर लाटून घ्यायचं पिझ्झा पिझ्झाच बेस थोडस जाडसर लाट घ्याय लयड पण नाही लाटायच आणि त्याला मग काट्याचा चमचा असत त्या चमचाने असं म्हणजे असं चमचा मारायच त्याला ल पाडून घ्यायचे जरा ते दोन्ही साईड थोडं थोडं शेकून घ्यायचं तव्यावर शेकून काढायचे तेस स सर्व असं करून घ्यायच मगे आपल्याला करायच असेल तेवढं असं बेस करून घ्यायचं सुरुवातीला मग त्यावर पिझ्झा साॉस मेयनीज टोमॅटो सॉस ते सर्व प्रकार असं लावून घ्यायचं चपातीला सर्व करून लावून घ्यायच तर मग त्याच्यावर आपण जे भाज्यांच केलं आहे ना अ जे भाज्या आपण फ्राय केलोय बटर घाून म भा स लाून घ्याय त्याला मग त्याच्या छान किसून चीज घालायचं आणि पनीर वगैरे पण त्याचा आपण घालू शकतो पनीर किसून घालू शकतो म छान चीज घातल्यावर ते आणि तव्यावर ठेवायचवर मी काय करते त्या खाली म्हणजे आपल्याकडे समजा ओव्हन वगैरे नसेल आता ओव्हन माझ्याकडे पण नाही मग मी तव्यावरच करते आणि खाली आप मीठ घालून कडाईमध्ये पण ठेवू शकतो जाळी असते बघा ती चौकून जाळी मिळते एक मार्केटमध्ये जाळी मिळते ना मग ते जाळीवर आपण ठेवू शकतो तो खाली तवा ठेवून त्याच्यावरतीी जाळी ठेवायच त्याच्यावर जो आपण तयार करून घेतलाय पिझ्झा तो त्याच्यावर ठेवायचा मग त्याला एक झाकण झाकून बारीक गॅस करायच छान होतं ते मग दहा मिनिटं लागत त्याला
हम्म छान आहे पनीवीर मी नक्की सोपी आहे ट्राय करे हाा हा घरातलं पुन्हा हेल्दी द मुलांना पण बाहेरच खाण्यापेक्षा बरं आहे ना््
प्रकारे मोमोज वगैरे पण हो पाणीपुरी पण मी घरात बनवते सर्व घरातच बघा
डी मार्ट मध्ये भेटते ना पॅकेट
हो आणि डी मार्ट म्हटले तळायचे असत ना ते डायरेक्ट तळायचे
हो पुऱ्या
हा ते आणि ते डी मार्ट मधल आणि जे बाहेर मिळतं त्यात एक फरक वाटल जाणवलं तुम्हाला जे डिमार्ट असताना ते मी एकदा ट्राय केले आहे तर ते पुरी कस होत तळल्यानंतर फुकता छान पण ते खाल्ल्यानंतर न म्हणज आपल्या असं थोड जिभेल अस अस वाटत मला तोड ह चरचर होते बरोबर जाणवलं का तुम्हाला तस हा आणि ते जे बाहेरचे बाहेरचे जे तळलेले पॅकेट असतात ना ते ते तसं होत नाही बघा मग आमच्या ठिका तथे एका ठिकाणी फ्रेश मिळतात म्हणजे असं जास्त दिवसाचे वगैरे नसतात तळलेले मग मी शक्यत ते पुरी आणते आणि पाणी वगैरे जे वगैरे असते ते घरात बनवते कारण मी एकदा म्ट मध पण ट्राय केले ते मला तस तोंड आल्यासारखं वाटतं मग ते नंतर ना असं तोंड चाल्यासारखं वाटतं त्याच्याने हा चर चर होते त्याच्यामुळे मग मी डडीमर्ट मधले नंतर परत आणले नाही आम्ही एकदाच आणलो होतो
हम्म
आणि मार्केटमध्ये छान मिळत आमच्याकडे पण तळलेले छान असतात ते फ्रेश असता आणि मग आम्ही हो मग तेच ना म्हणजे पाणी वगैरे ते मग मी खजूर आणि चिंच गुळ वगैरे घालून घरात बनून घेते पुदिना वगैरे बनवून ते पण बन ते मग पुरी रेडीमेड आणते कारण काय होतं मी पुरी बऱ्याच वेळा ट्राय केले पण पुरी शक्यतो बाहेरच्या सारखे नाही होते माझे पण आणि काही काही पोरे फु काही नाही फुगत आणि बाहेरचे म्हणजे थोड फरक असत
हा
हम्म
बरं आहे ते पण घरचं हम् हम् हम्
हो ना अजून स्पेशल काय बनवता मग तुम्ही
आमच्या इकडं काय नाही दा बट्टी आहे संभाजीनगरचा स्पेशल
संभाजीनगरला आहे का तुम्ही हम्म माझा माहेर सिन्नारच आहे नाशिक जवळ
हम् मुलं गेले का शाळेत
सात लाच जाता आता तीन ला येतील ना हम्
हम्म
अजून का दाळबाटी मम्मी पण आमच्या करता दाळबाटी आवडत मला खाल्लेय मी तिकडे हो
तिकडे बनवत नसता का मग तुम्ही सासरी
नाही बनवत इथे कोण तेवढं आवडत नाही त्यांना मग ते आपण एकटी करता करायचं म्हणजे मग आपल्याला नको वाटत
हा इकडं माहेरी येऊनच खायचं मग इक फेमस तेे संभाजीनगर हे
हो का
पण असलं गणपती वगैरे कि तेच असते जेवायला आमचे
हो हो आणि सगळें खात असेल तर मग आपल्याला करायला काय नाही वाटत मग ते एकट्या करता बनवायचं म्हणजे मग नको वाटत ते
हम्म
ते घवच्या पिठापासूनच बनवत
हा गव थोडे गहू टाकायचे थोडे हरभरायची डाळ ते मक्का थोडी
मका
हा थोडी घालायची काहीतरी पन्नास ग्रॅम ते दळून आणायचं गिरणीतून
हम्म हम्म नाही मम्मीकडे मज म्हणजे मम्मी फक्त गव्हाच्या पिठापासूनच बनवलीय ती ग्हाच पेट हा नाही पण ते काय करता घा पेठ दळून त्या बोलला ना ते डाळबाटी करता पाहिजे आहे असं मग ते जाड पण दळून देतात हा मग जाड दळलं तर मग त्यात रवा टाक
होा काहीच टाकायची गरज नाही त्याला
हो त्यासोबत डाळ करता ना
हो हम्म मला माहिती नव्हतं इकडे आल्यावर आम्ही संभजीनगर आलो जेवर माहिती होतं तिकडे विदर्भ मा जेव आ इ खायला तेव्हाच माहित झालं
हो प्रत्येक ग हा प्रत्येक गावाचं आणि कसं काही ना काही स्पेशल असत
हा हम्म
अजं काय अजून काय बोला
काय
आपलं रोजच काम करायचं खायचं मुलांच आवरायचं स्वयंपाक झाला ना मगज झालं स्वयंपाक आज ना मुलांना डब्याला मी शेपू करून दिले आणि मग पनीर केलं आहे आजं
हा
मी माझ्या मुला सर्व आम तिघं पण व्हेज आहे बाकीच्या घरात नॉनव्हेज खात हो सगळे पणना मगल त्यावशी ज्या दिवशी नॉनव्हेज केला त्या दिवशी दोन स्वयपाक कराववे लागतात एक व्हेज पण एक
नॉन व्हेज पण
हो नॉन व्हेज पण हो का नॉन व्हेज पण बनवलंय आज घरामध्ये पण मग आमच्या करता पनीर पण केलं मी आणि डबब्याला शेपू केला होता
हा हम्म हम्म
मुलं पनीर असेल तर मग आवडी न जेवत
हो आवडीने खातात
हम्म आणि फ्राय केले पण पनीर हो आणि पनीर हे माहितीय का तुम्हाला मंचुरियन फ्राय करून करता
हो
ते पण छान होत पनीरला सर्व मसा मला वगैरे लावून कॉर्नफ्लावर वगैरे लावून आपण लाल तिखट वगैर लावून घ्यायचं सर्व आणि थोड वेळ ते ठेवायचं नंतर ते तळून घ्यायचं छान मग तळून काढून मग त्याला आणि कांदा लांब कांदा कापायचं ढबू मिरची थोडस घालायच मग ते थोडं सॉस वगैरे सोया सॉस
हम्म हम्म